हॅलो.
हा, काय करतोय? हम्म.
हॅलो.
हॅलो.
काय करतोय?
काय नाही बा. बसलोय निवांत. गारा हवेलात. आता पाऊस कमी आला इकडच जरा. म बारीकच आहे. झिरमट चालोय पाऊस.
हां हां. अरे तू परवा ते बोललेलं. ट्रिप च रे.
हा.
म ते दिदीला विचारलं मी. प्रितीला विचारल काय करायच म्हणून? तर ती बोली की जाऊया. त कुठ जायचं हे फिक्स कराय चालू.
आणि अश्विनी दीदी ला विचारला का नाही?
तिझं काये तिच फिक्स असते. तिला पण माहिते सोड. विचारले मी तिला.
हा मग काय चौघच जायचं?
हा चौघ. म ती म्हणत होती. चिल्लीबिली बारकीे कोणत. म्हटलं त्यांना घेतलं तर मग सगळी ट्रिप म त्यांनाच बघत फिरायला पाहिजे.
हा तेवढं हाये मण. परत म त्यांच्या मम्म्या पण हायेच. येतील जर आपण म्हणले. आम्ही नाही बघणार म्हणल्यावर.
कुठं जायचं काय?
काय अ- खरं सांगू तर मी प्लान केलाच नाय म्हणजे ठरवलच नायत स्पॉट कुठं जाय
तू जर तिकडून येणार असलास तर मग इथं महाबळेश्वर हाय.
हा हा हा.
तसं जर बघायला मग जर एकत्र सगळ्यांनी जायचं म्हटलं तर मग इथल्या इथं कुठ तर बघूया.
हा मग एकत्र जायचं म्हणलं तर मला मग एक आदल्या दिवशी इथन निघून तिकड यायला लागल.
जरा आधी उन्हा्याच्या हेज्यात केलं असत तर तिकड मालवणला तेन गेलो असतो ना.
हा ते पण हाय, अरे पण सुट्टी नव्हतीरे तवा.
हम्म आता पावसाळा हाय त्यामुळं आता आस कुठ तर डोंगरात बघितलं पाहिजे.
हा तेच म्हणलं आणि सुट्ट्या पण आहेत त रे उन्हाळ्यात कसं परत काही तर पुढच्या मुळयात पण करता एतिया ट्रिप. आता पावसाळ्यात पन कस जरा ते स्पॉट ते न असतेत ना जरा चांगले बघण्यासारखे तेन फोटो तेन. काढण्यासारखं मी तेच म्हणलं मग करू कुठं तर जायचं पॉल फक्त विचार कोण कोण येतय काय हाय तयार का.
आहेत तयार तरी पण आणि एकदा आपलं स्पॉट फिक्स झाला की कन्फर्म कराचस प्रत्येकाला फोन करून.
हा तेवढा आहे म्हणजे आता फक्त ठीक आहे म्हणल्यात. इकडं पुण्याला बघायला गेलं तर आहे. आ वॉटरफॉल एक मंदिर आहे एक मंदिर आहे आता परवा तेन ना क्लास तिथ ती पोर गेली होती तिकडं अ कु माहिताय का हाय का कुठला तर घाट आहे रे अ कामशीत घाट नाय धरण हाय कामशीत धरण हाय इकडं.
हम्म.
म्हणजे सगळ्यांचा प्लॅन चालेला कामशीतला जायंच आम च दहा जण होतो आणि प्रत्येकाची गाड्या गाडी घेऊन गाडी घेऊन जायचं ठरलेलं सगळ्यांचं. कामशितल तिकड एक काहीतरी हाय अ- वीस वीस किलोमीटर हाय इथन माझ्या इथनं मुशीतून.
हम्म.
तर ते सगळं प्लॅन तेन झाला होता पण काय झालं अ माये पप्पा म्हणले नाय घेऊन जायची गाडी.
बर.
मग ते माझं झालं कॅन्सल मग ती बाकीची पोरं पण मग का कामशीतला गेली नायत. मग ते कुठ गेलीत अ ही कांम तला जाता नाही ना कुठ तरी एक मंदिर हाय. ते मंदिर पण कसय माहितय का डोंगराच्या आत आहे म्हणजे असं डोंगर आहे ना डोंगर तर डोंगराची जी म्हणजे मंदिराची एंट्रन्स आणि डोरचा जो ही आहे ना स्टार्टिंग एकच ए म्हणजे दरवाज्या तेन डोंगराचा.
अशी गुफेत असल्यासारखी हाय काय?
हा आणि ना ते मेन डोर आहे की नाय मे -एंट्रन्स आहे ना मंदिराची
हां.
जे असं समोर वॉटरफॉल आहे म्हणजे असं वरतून पाणी खाली पड पडल्यासारखं.
अच्छा हा हा हा हा.
हा ती वॉ वॉटरफॉलच्या आत मंदिराय पूर्ण. तिथं गेली होतीत सगळी पोर अं.
हम् हम असं गुफा असल्या सारखं असतं वॉटरफॉलच्या आत.
हा वॉटरफॉल आहे पुढं आणि वॉटरफॉलच्या पाण्याच्या माग लगेच ते मंदिर आत पूर्ण आण लई मोठाय ते आत पण मोठाय डोंगराच्या आत. आणि बाहेर पण मोठाय. बाहेर पण एक तीन चार धरण आहेत. त्या धरणाला असं धरणात न जाऊन मग त्या मंदिरात जायला लागतय असं.
हम्.
तो एक स्पॉट आहे बघ चांगला. ते आत्ता हा एकान ठेवलाय तुला ना वाटल्यास मी रील. पाठवतो तेजी त्यान केलीय हा. हम्म हम्म नाही हाय बघण्यासारखं फोटो काढण्यासारखं पणय परत आहे ना हे पण तिथंच. लगेच त्या मंदिरातन खाली उतरला न तू लगेच समोरच्या साईडला म्हणजे धरण खाली पडतय की नाही वरतून ते वॉटरफॉल आहे बघ ते वॉटरफॉल पुढं जाऊन ये ना एक त्या हे ज्यात अशी वॅली आहे म्हणजे एक नदीसारखीय. पण ती कमी आहे पाणी त्याच्यात पूर्ण पात्र कमी आहे त्या नदीचं आणि मोठी मोठी. ती दगड अशी वर आलेत तिथं तिथ फोटो काढण्यासारखं ते एकदम स्पॉट आहे ते नदीत. नदीत फोटो काढतेत मग माणसं अस. असा एक तो पूर्ण एरियाच आहे मोठाच्या मोठा. तीथला.
मग ती पावनखिंडाय तसं असलं मग.
हा सेम सेम सेम तसच आहे फक्त हा मधी मधी ह्याज्यात आहे ना त्या वॅलीमध्ये आहे ना पाणी असतं. तिजे अ वॉटरफॉलच पाणी पडलंय की नाही खाली तेच पाणी पुढ तिथं येतय हा पण कमी असतय ते पूर्ण.
हम हं हं हं
पूर्ण कमी असतय फक्त तेज पाणी एवढच.
आणि कुठं दुसरीकडं पावसाळ्यात जायलेलं असं ते गुढे पाचगणीला आहे माहित माहीतय का इकड चांदोली कड.
हम्म हम् हम.
डोंगर आहेत हो गेलतो मी.
हा. पण ते हा पाच गण ते हेच म्हणतय ना धरण तुमचं चांदोलीच.
चांदोली धरणपशी हां.
हा तू गेलता बारावी झाल्यावरती.
बारावी ना दहावीच्या सुट्टीत गेलो असलं.
ए नाही रे मी होतो कि तवा तिथं तू गेलतास तवा.
गुढीपाचगणीला बारावीत नाही रे गेलो मी.
मग कुट गेलता?
गुढी पाचगणीला नाही मी तेव्हा कुठ पन्हाळ्याला वगैरे गेलो असेन.
अरे ते चांदुरीच धरण बघायला गेल तर तुम्ही सगळे मी
हा चांदोली बघायला धरण बघायला गेलतो. तिकड गेलो नाय व्हय, डोंगरात गेलोय तिकडं वर.
हा हा ते वर म्हणतेय का तू?
हम्म.
हा हा हा पण चांगला आहे तिथ म्हणजे वॉटरफॉल चन असं पाहिजे रे.
वॉटरफॉल नाही. फक्त असं आहे नेचर हा फोटोसाठी आहे फोटो पॉइंट आहे सगळं
हा आणि तुझा हे एक आजुन एक होता ते तो नाही का असं वरखाली वरखाली असं जि असं उघड खावड असं एक डोगर
तेच तेच तेच ते हात
काय, तू आणि दीदीन फोटो काढलेत बघ ते जॅकेट पण घालून. हा हा ते होय. ते पण चालते की मग. तो पण हाय स्पॉट चांगला तिकडचा, माझ्या इकडचा हा एक मला माहिती आहे ते पण परव पोरं गेल ते सगळी म्हणून मला माहिती आहे. आणि अजून मग
काय नाही फक्त बघून यायचं.
हा हा हा तेवढंच. होय, अजून पावसाळ्यात
हम्
जाऊ तर शकतोय आता आमचं इथं पोरांच चालय गडावर जायच, ट्रेकिंग ला. अ इकड रायगड वरती.
हा हा रायगडवरती एंट्री बंद होती ना, ते दरड कोसळहील काय तर
काय माहीत नाही प्लॅनिंग कर चाललेल या पोरांच्या सगळ्या पण
हम्म, मध्ये काय तरी चालतं ते मुख्य दरवाज्या पशी ना
हा हा हा
मग तिथे दरड कोसळलेले.
अरे, अरे माहित नाही मी मी तर नाहीत म्हणल होते सगळ्यांना. मी म्हणले एक बारावी झाल्यावर करू मोठी ट्रीप म्हणले प्लॅन तर सगळ्यांना. सगळी पोरां म्हणली चालते बारावी झाली मग जाऊ म्हणली परत आपण सगळी इथलंच आहे तरी सगळी अस च मधले इथ समोर समोरच्या सोसासाठी एक राहते. मागच्या सोसायटी एक राहते. आसे आहेत सगळे. म्हणून ती हा तेच. झाला रे भाई मी शेवटचा पेपर सीईटीचा दिला ना आता बोर्डाची तर एप्रिलमध्येच सपल नाही मार्च संपेल माझी, फेब्रुवारी मध्ये चाल आणि एक एप्रिलमध्ये किंवा मे मध्ये सीईटीचा सेकंड अटेम्प असेल. ती दिली- दिली ती सेकंड अटेंड डायरेक्ट ती बॅच पटकन सुटणार आहे. घराच्या बाहेर, डाय गावाकडे तरीले तिकडं तर इकडं पाहिला कुणा सांगत फिरायला ते जाईल इकडं पोरांसोबत ते ट्रीप काढल.
रिझल्टच्या आधी फिरायला तेवढं जायचं.
हा तेच तर म्हणते मी एक्झाम दिली हा तेवढ आहे. हम्म बघ दिदीला पण विचार तिला पण असेल माहिती एका दुसरे स्पॉट जरा
दिदी पण गेलते की परवा, ती इथं गेलती मारलेश्वरला गेलती. मग ती दांडवीला जाणार होती. अम् अ मार्लेश्वरला पण आहे की. त्यांचं कॅन्सल झालं कारण, ते उन्हामुळे पाणीच नाही तिद त्या नदीला.
अरे रे हां हां, बरोबर बरोबर.
मग ते मार्लेश्वरला धबधबा वॉटरफॉल आहे, ते गेले थोड्या दिवसां तिकडं.
हा हा, ते पण आहे चांगलं, मार्लेश्वर. हां आणि ती, ती कस जरा ती. ट्रिप त्य काढते ना दिदी, म्हणून म्हणलं तिला माहित असल स्पॉट ते सगळे. तिला विचारायचा.
बघूया, म्हणजे प्रीतीला विचारलेलं, ती बोलली हां म हंपीला जाऊया, हंपी लांब पडतय खरं आपल्याला, राहायला पाहिजे तीथ जाऊन.
इंटरेस्ट तर असं, ओ असं एक दोन एक वन डे असं रिटर्न ते स्पॉट नाही ना तो, हंपीचा.
हं.
म्हणून.
म काय एक दोन दिवस राहायला येईल, एवढं काय?
हम्म, म हाय का पण चांगलं आत्ता, असल का, पावसाळ्यात?
बजेट लई जाणार खरं तिथं. पावसाळ्यात खर फिरण्यासारखं नाय र ते.
हा मग तेच म्हणलं ना, पावसाळ्यात तीथ आहे का? आपल्याला असं म्हणजे येईल वाटल की, हा बाबा आलोय फिरायला म्हणून. असं हे नही हे नाही वाटलं पाहि कीचकीच किंवा म्हणजे नाही का असं, असं नाही वाटलं पाहिजे, कशाला उगच आलो. असं स्पॉट पाहिजे कि जिथं पाऊस जरी पडला, तरी काय वाटणार नाही, उलट चांगलच वाटतं असं स्पॉट पाहिजे.
म ते असं डोंगरातच बघीतल पाहिजे, कुठं तर वॉटरफॉल वगैरे.
हम् वॉटरफॉल तर आमच्याकड ते-ते लय भारी मंदिर ये, मी तुलाये ना वाटलं अ व्हॉट्सअपला नाही तरी ना इंस्टाला रील पाठवतो ति हाय आज माझ्याकड. तुला पाठवतो बघ एकदा, ते एक करू, भले मग दिदी किंवा अ प्रिती दीदी नाही म्हणली, ते बघू आपण-आपण दोघं- दोघं जाऊन येऊ. नंतर कधी तर असं करू.
पुढं मग, त्याच्या आसपास कुठं लोकेशनला?
त्या आसपास बघायला लागल बघ आता, माझ्या काय मी जास्तीत-जास्त, जाऊन-जाऊन इंद्रायणी नदीच्या काठाला जाऊन बसतोय. होऊ जाला की, ते पण आणि आज परत आम्हाला रेड-रेड अलर्ट सांगितला इंद्राणीला आज पाऊस एवढा झालाय, पाऊस झालाय, हां. अरे मी आता क्लासला जाताना पाणी वाढल होतं, क्लासला येऊसतर पुलावर पाणी होतं. आत्ता परत येताना पुलावर पाणी होत, मम्मीचा फोनवर- फोन मला कुठं आलायस? कुठं काय आलायस असू करून?
हम् हम्.
ते परत पाणी वाढलय, नदीचा आता इंद्रायणीच्या. बघू आता, काय होत काय? हम्म, आलं तर क्लासला सुट्टी होईल, कारण की क्लास सला जायचं म्हणल्यावर तेवडा एकच पुल हाय, त्या पुलावरून जायला लागते. हे दोन किलोमीटर आहे. दोन नाही तीन तीन चार धर.
क्लास.
हा क्लासच चार किलोमीटर आहे. दोन किलोमीटर वर कॉलेज आहे. तिथून पुढे एक दोन. एक दीड किलोमीटर अं क्लास कॉलेजच्या पुढं.
मग कसं जातोयस?
मी आत्ता आता रिक्षा नाही तर बस.
हम् हम् हम्.
बसच पण एकेक टाइमिंग फिक्स नसत.
टायमिंग बसच.
नाही नाही फिक्स नसते तिकड आळंदी देऊ. हा तेच की आळंदी देऊ फिक्स नसत्या कधी पण येते किती पण येत्याात. कनटि हे पण न ड्राय बस किती येणार ते पण काही फिक्स नसतेय. एक बस आली गेली की दुसरी बस.